आवाज ही
थांब ह
नाई
येत नाही आहे
मी तुला फेस्टिवल बद्दल सांगतो काय
हा
गणपती फेस्टिवल बद्दल सांगतो.
हम्म.
गणपती फेस्टिवल हे आपल्या इंडियातलं सगळ्यात मोठं फेस्टिवल आपण साजरे करतो. अ ते आपल्या घरात आपण जास्त घरात आपण त्याला पाच दिवस ठेवतो गणपतीला त्या गणपतीची वेगवेगळी पूजा केली जाते. पाच दिवस त्याला गोड लं जात अ
हा
परत आणि काय
आपण ज्या दिवशी गणपती आणतो त्या दिवशी त्याची वेगवेगळी घरात आरती करू येतो आपण संध्याकाळी आणि सकाळी गणपतीची आरती करतो आणि
ह.
हो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ग ग गवळीची पूजा करायची असते. त्या त्या दिव. आणि चौथ चौथ्या दिवशी. त्या ग गौरीचं पूजन करून त्याला वेगळळा. अम नैवेद दाखवायचा असतो भाकरीचा तेल आणि. भाजी भाकरीच नैवेद्य कयसं. त्यानंतरौरी पती विसर्जन करतो. आणि जे काही आपले जे काही आपले. गणपती असतात त्यािवा आठ. सत्यनारायण विसर्जन करतो. दिवशी गौरी असत. त्यावेळी त्या गहूला आपण वेगवेगळ्या प्रकारे सजवतात. त्या दिवशी अ म्हणजे असं वेगवेगळे डान्स खेळतात गौरीबद्दलचे. गणपततीची गाणी गाली जातात खूप मोठ्या न आपण. तो सण साजरा करो अ परत गणपती हा आपण. महादेवांचा मुलगा मानला जातो आणि. त्याचे अ रिद्धी आणि सिद्धी असे दोन त्याचे अं. पत्नी परत जे काही. चतुर्थी असता ही भाद्रपद महिन्यात केली जाते त्यानंतर. अ पण असं म्हणतात की. गणपती घरात आणि सुख समृद्धी आपल्या घरात येते आणि. गणपतीचा. बरोबर आपता कोण. करत असतो ते त्या कार्याला आपण गणपतीच्या नावानेच सुरू करतो. त्याू मांड.
हां.
हम्.
अजून बाकीच्या पण फेस्टिवल्स तर सांगू शकतेस. दिवाळी.
हा मग परत आपल्या हा. जसं गणपती करतो तसच दिवाळी सुद्धा असत दिवाळी ही. केली जाते ती पाच दिवस करतात पहिल्या दिवशी. हम् ऑल ओव्ह इंडिया असते ना आपल्या महाराष्ट्रात. साजरी करून अ त्यात वेगवेगळे्या आपण फराळ तयार करतो कली चिवडा. अनारस. अ परत शंकरपाळी वगैरे असं आपण त्याची भर. पूर फराळे तयार करतो त्यानंतर न त्या दिवशी. त्या दिवशी आपण दिवाळी असते त्या. दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं. सर्वजण नवीन कपडे वगैरे ते घालून आपण त्याची पूजा करतो. अ हे झालं दिवाळीबद्दल परत असे वेगवेगळे सण आपण भारतात. अ साजरे करतो अ कोणते बेंदूर नाहीतर आणि.
हम्.
गुढीपाडवा मेन सण गुढीपाडवा वर्षाची नवीन सुरुवात असते हिंदी
हम्म गुडी पाडवा त्या दिवशी पण आपण गुढीची पूजा करतो तुम्ही करताय?
करतात
डुबा करतात
हो तुमच्यात करत नाही हा मग ते असं वेगवेगळ्यांच म्हणजे रिच्युअल्स असं तर प्रत्येकाच्यात वेगवेगळे रे शूस असतात. कसं काय उभारत नाही तुमच्यात गुडी हा
सोड बाकीची क आमच्या घरात पहिल्यापासून प्रथा ठेवली नाही त्यामुळे करत नाही.
असा विषय आहे बी आणि काय असते सण ते पण सांगू शकतो नॉर्मल बोलल्यासारखं बोल गं
आ सकाळी ती मुलगी असं बोलली ग मग मला वाटलं बोलली
नॉर्मल एकदम असं रेग्युलर कन्व्हर्सेशन असते असं बोलायचं आणि ते मला काय आठवत मला आता कुठल्या सणाची माहिती नाही आहे माहती काय हो घर दसरा दसऱ्याचं कसं काय काय असत ते तर सांगू शकतेस दसऱ्याला काय काय करतात वगैरे
दसऱ्याया दिवशी आपलं हे असते ना सोनं वाटायचं
हम्म जसं म्हणजे तो पिरियड केवढा असतोय कसा असतोय? कुठून कुठ पर्यंत खंडे नमवी पासून असं काय तरी असते ना?
हम्म खंडेनवी असता खंडेनवी दिवशी काय आलं ते घरात अवजार हे असते त्याच्या आपण पूजा करतो त्या परत मेन दसरा नऊ दिवसां असते त्या नवरात म्हणून आप साजरी करतो त्यात ते दे नऊ रंग असत देवी आपण बसवतोय त्यातच ते आपण ते घट म्हणून बसवतो धान्याच ते रोपोतो त्याच घरात आणि जेवढं ते रोप उगवल म्हणजे जेवढं तर जी हाईट वाढेल त्या झाडांची तुला असं म्हणतात की घरासाठीच चांगला आहे ते परत मग त्या दिवशी दिवशी ज्या दिवशी लास्ट डे असतोय हयाचा ते नवरात्रीचा त्या दिवशी
दसरा त्याच दिवशी असते. हा त्यावेळी सोनं वगैरे वाटायचं असते का? आपट्याची पानं म्हणजे आज सोनं म्हणून बोल ग
सोनं वाटतात परत दिवशी आपण ते करंजानी कडाकणी करतोय त्याचा नैवेद्य असतोय
हा
बर त्याच्यात ते टिपऱ्यातील खेळतात.
दांडिया नवरात्री ते गुजरातमध्ये जास्त मोठ्याने असतो वाटतं हा सण हो
होय
तिकडं दांडिया वगैरे खेळत गरबा गरोगम हम्म हम्म
दांडीियापेच्या
आणि असं आपलं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गणपती जस बसवतात तसं देवी पण बसवतात वाटत की
होयय बस बसवतात आणि त्याला ते प्र प्रत्येक दिवशी वेगवेगळे रंग असतात त्या रंगाची साडी त्यांना नसवतात त्या देवीला वेगवेगळ्या अस डागिण घालून छान रूप आकारतात
हम्म
आणि एक
हम्म हे काय सगळं आपण हम्म हे काय सगळं आता हे कलर वगैरे आता चालू केले हे हाच कलर ह्या दिवशी हा कलर त्या दिवशी तो कलर हे अगोदर थोडी होतो हे आता नवीन युगातल्या लोकांनी हे चालू केले सग
हो आणि आम्ही सांगलीत राहतोय तिथं कसं देखावां असत वेगवेगळं
हा हम्म हम्म
ते देवी समोर असते आणि देवी समोर असं ते वेगवेगळ ते असं त्याचे रूपनेेत कायदवीचे ते असं ते कडक रूप
हा हा हा काली क कालीमाता वगैरे असं लक्ष्मी
हा तस मग ते वेगवेगळे देवीचे रूप घेऊन ते
हा भरपूर सण आहेत तस आपल्या हिंदू संस्कृतीत
हो
हम्म तुला कुठला सोन आवडतो एपेशली आ
स्पेशली असं गणपतीच गणपती ते आलं की असं पा घरावर अस
हम् घरातलं असतात ते असतात प्लस ते मंडळाचे व गणपती ते बसतात ते आणि एक्स्ट्राचच असं वेगळंच हे असतं ते सगळे लोक एकत्र येऊन वगैरे करतात
हम्म आणि असं घरातालं तसं एक वातावरण दिवाळी वेळी पण असते दिवाळी वेळी पण पाच दिवस पाच दिव त असते त्यामा आकाश दिल हम्म दिवते सय लागत आ सोळीकड
हा तीस सेकड भाऊ भिजला मग भावां कड राह भावांना वगैरे ओळायचं पण असते वाटते कि दिवाळीत
होय होय त्याच दिवशी असते परत ते अज दिवसत
ह ते पहिल्याच दिवशी असते अभ्यंगस्नान
हम्म आणि ते नरक चतुर्थी म्हणून एक काहीतरी असते
बहुतेक ते ह्याच्या दिवशीच असते की लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्थशी एकाच दिवशी असते ते काय वेगळा वेगळं असते काय कसं दरवर्षी कसं येईल तसं
दुसऱ्या दिवशी असते लक्ष्मी पूजेच्या हम्म
हम्म हम तेच ते काय मला माहित नव्हतं चालतय की ठेऊ आय
हा हा हा हॅलो झालं.
आता दहा मिनिटं निग लवकर